बोला ना हॅलो. येतोय का आवाज?
आला आला. हा तेचं म्हटलं टाकत असला टाका ट्राय करून बघा. हा हा हां नाय लागलं बरं झालं मला वाटलं हम्म.
तसा माझा ह्याचा बॅलन्स पण संपलेला आहे या नंबरचा त्याला रिचार्ज चालतय म्हनुन मी चालवते. दुसऱ्या सिमला मारलेला आहे ना तर त्याच्यामुळ हा बॅलन्स संपलेला आता ह्या महिन्यात
त्या महिनाचा त्या महिने झाला पण मग व्हॉट्सअपला तुमचा हाच नंबर ये ना. नई हा म्हणजे कंटिन्यूच, हा का?
हा.
हा हा हा. त्याला पण आहे काय झालं त्याचा अर्धी अर्ध्याना हा नंबर दिलेला अर्ध्या लोकांना फोन नंबर दिलेलाय हम्म दोन्ही चालू ठेवाय लागतात ना, दोन दोन रिचार्ज काय परवडत नाय. तेच ना परवडतच नाय रिचार्ज
ला ह्याला मारते एक महिना ह्या मार ह्याला दोन महिने मारते. हा जोन जास्त युज होतो त्याला दोन महिने दोन दोन तीन महिने त्याला मार
म त्याला मारते आणि नंतर मग एखाद महिन्यात त्याला मधतच मारते, तो बंद नाय करायचाय ना.
त्याच्यामूळ तो इकड तिकड दिलेलाय ना नंबर त्याच्यामुळ सगळा गोंधळच झालाय बंद पण करू शकत आणि रिचार्ज पण परवडत नाय.
त्याच्यामुळं ना एकच नंबर पायजे हो सगळीकड हे दोन असले की लय वैताग होऊन जातो.
काय व्हायचं पहिला हा जो माझा आहे ना मेन नंबर आहे ना. त्याला रिचार्जचा महाग पडायचा म्हण हे अ त्याच्यानंतर जिओ चे स्वस्त स्वस्त आले ना तेव्हा घेतले तेव्हा होते स्वस्त स्वस्त आत ता नाय परवडत.
परवडत आता परवडतच नाहीये, आता आमचे दोघांचे रिचार्ज साडेतीनशे साडेतीनशेचे हा आणि माझा बी एस एन एल ये त्याच्यामुळं, माझा थोडा स्वस्त आहे. एकशे एकोणपन्नासचा- आणि ते दोघांना साडेतीनशेचा घेत मारून. आता ते काय ते कामवीत त्यांच, त्यांच मारून घेताय, आपलं काय चार -पाच दिवस बंद पडतो तरी मार तिने लवकर.
हा मग ते तसच होतं. आमचे पण आता माझा माझ्याला दोन, माझ समजा मी एक अ मुलीचा, त्यानंतर त्यांचे मिस्टरांचे दोन आहेत. त्यांना पण दोन ला
त्यांना पण दोनला लागतो. दोन, तुमच्याच घरात पाच फोन होऊन जात. हं
अन मग, ते सिम दोन -दोन आहेत ना, फोन- पण आहेत तसे बिघडलेत, पण चालतात म्हणजे बऱ्यापैकी तरी पण ते काय आता युज नाही करत, नवीन घेतला काय जुना राहतोय तिथंच.
तसाचं पडतो तो जुना फोन. आणि आता कसं झालं, त्यामुळं सगळयांलाच माराय लागतो. हा प्रत्येकाकडे फोन हम्म!
मुलगी तर मग मोबाईलवरच राहील सतरा वेळा-
हा! अभ्यासच करणार नाही. शिवाय आता दहावीचं वर्ष.
हा मग तेच ना, अजून तर काही सुरुवात नाही केली, अजून क्लास वगैरे चालू नाही झालेत ना, शिकवतात थोड, थोडं शाळेत, पण शाळेत काय होतयं, अ चांगले नाही शिकवत, काय माहिती काय काय करती काय कळतच नाही. शाळेमध्ये अजिबात चांगलं शिकत नाही. आणि क्लासला पण काय होतय फक्त दोनच विषय घेतात, सायन्स आणि इंग्लिश सायन्स आणि मॅथ्स बाकीचे विषय स्वतःच स्वतः करायचे.
अरे!
काय माहिती
काय होयतमग आता, काय होतंय म आता टेन्शन म दहावीच वर्ष टेन्शनचं.
तेच आता कुठं जायला नको, यायला नको, अजिबात तिच्यामुळ मला पण जाता येणार नाही, कुठंच
हा, मग माझं पण हे सांचित दहावीचं वर्ष होतं ना, कुठंच नव्हती गेले. घरीच, तरी पण एवढं लक्ष देऊन पण, म्हणजे जवळ आहे का त्यांच जॉबच? हा! नाशिकलाच आहे ना.
हा, काय
इथून नाशिक जवळ आहे ना आम्हाला, बारा किलोमीटर
हा, हा, हा
हो काय! माझी एक आहे, मैत्रिणीची बहीण आहे नाशिक मध्ये आम्ही कधी गेलोय ना तिकंडं. मी कधी गेलेले, तिच्याच लग्नाला, ती मैत्रिणीची बहिण आहे ना तिच्या लग्नाला नाशिक म्हणजे लग्नाला गेलेलो त्यावेेळेस आम्ही नाशिक शिर्डीला गेलेलो. लहानपणी.
हा ना! म्हणजे तसे आम्ही शिर्डीला गेले नाही कधी मी
आ!
आ! शिर्डीला पण नाही गेल्या
नाही. लग्नानंतर कुठेच नाही, रायगड झालाय
तेच ना आता खूप सुधारणा झाली शिर्डीला. हम मस्त झालंय शिर्डीला आमच्या इकडनं एकाला असतो एकाला नसतो. आमच्या इकडन तीन दिवस पायी दिंड्या जात्या ना शिर्डीला.
हो काय.
हा प्रत्येक गावातून
हा बरं हाय ते म जुनी लोकं चालतात हो आम्हाला नाही माझ्या सारखी तर मरनच एक दिवस चालली तर आताच माझी मैत्रीण ना एक तिला ते कसलं तरी आणि निघतात ना पालख्या एकादशीच्या वगैरे वगैरे निघतात. तर ते तिथून निघालेलं तिच्याया इथून ना तर ते खूप जरा थोडस चालली. तर तिला पायाचा प्रॉब्लेमच झाला म्हणजे जास्त चालली ना आपण कधी असं चालत नाही आणि एकदाच चालायला गेलो आणि नंतर आल्यावर तिला आसा पायाचा प्रॉब्लेम झालाय आता चप्पल आणली काय दोन तीन हजाराचीन ती घालून चालायला लागत
चालायला लागत. अरे देवा ती सवय नसली का ओ तसं होऊन जात. आता याच्यात त्र्यंबकेश्ववरची ती फेरी तुम्ही ऐकलीय का अ येच्यात. श्रावण मध्ये तिसऱ्या सोमवारी मारत्या बघा ना चाळीस किलोमीटर ची फेरी हाय ती
हा हा
किती लोक राहतात. बाप रे असं चालायला जागा राहत नाही मुंगी सारखा लोक राहत. आम्ही ती फेरी केली या वर्षी त्रेचाळीस किलोमीटर परत त रामनवमीची पण फेरी नाशिक ते त्र्यंबकेश्वर पाय फेरी करायची. ती पण चाळीस किलोमीटर हाय ती पण झाली आमची. आता या वर्षी परत जायचंय काय नाही मज्जा वाटती फिरायला.
हा सगळे जण असतात ना म ते मजा वाटते.
हा आमच्या कशा सगळ्या चुलत जाव जातो ना आम्ही मज्जा येते कोण काय बोलतात. तर कोण काय बोलतात मज्जा येऊन जाते. डब्बे करून न्यायचे घरून तिथं जेवायचं. हा
म ते सगळे जण एकत्र असले का म ते बरं वाटतं जरा आणि ते काय आ एवढं
हा एवढं काय हळूहळू चालत असत्यात. नाही नाही फास्ट चालता काय काय आता का दोन तीन जणी बारीक हाय तब्येतीने अशा पटपट चालताय त्यांच्या बरोबर आपण ही चालायचं पटपट
आमच्या इकडं नाही कसल्या निघतात पण काय आपण नाही जात बाबा मला तर काय जाणं होतच होतच नाही मी घरातून बाहेर नाही पडत आठ आठ दिवस
त्याच्या मूळ
हम आठ दिवसान आता मला चालायला चालू करायचंय जरास संध्याकाळचं तिकड गार्डनला जातात ना लोक जातात चालायला भरपूर पण काय होतं माहितीय काय मी गेले का ना जो येतो तो विचारतो पाय थोडासा लंगडत लंगडत चालायला लागत
हा का बर दुखतो का बर दुखतो
पायाचच सांगत बसा जो येईल तो वेगवेगळे उपाय देतो
उपाय देतो नाही तर म संध्याकाळ पेक्षा ना सकाळी सकाळी जायचं ना पाच वाजता आस. सकाळी शाळा वगैरे हम
आणि माझं कसं झालंय आता सगळं उलट झालंय दुपारची थोडस म्हणजे रात्रीची रात्रीची झोप नाय लागत दोन दोन तीन वाजेपर्यंत मी जागीच असते.
अरे बापरे!
आणि मग उद्या सकाळी पहाटे पहाटे लागते थोडीशी आणि मग पाच वाजता उठायला लागतं हिचा डबा वगैरे झाला, ही गेली शाळेत, का मग परत झोपायचं थोडस थो एक दोन तास आपलं झोप लागली तर लागली नऊ वाजेपर्यंत.
हम्म
आणि त्याच्यानंतर परत उठल का मग दुपारी जेवलो का मग थोडीशी झोप येते मग तेव्हा झोप पुन घेतो मग परत रात्रीची झोप नाही येत सगळं उलट झालंय.
हा उलट रात्रीची झोप पाहिजे कारण सगळे झोपुन राहतना आपण, ण जाग राहाययचं.
मग तेच बसून राहायला लागत आणि माझं कसं होतं मी आडवी पडले ना झोपले ना का माझं पाय जास्त दुखायला लाग
दुखायला लागतो, हमं झोप एके झोप आलेली असल तर त्याच्यामध्ये काय सुचतच
हा पण मला झोपच येत नाही झोप पण येत नाही तो पायांमध्ये पायाकडेच बघत मग राहतं. रोज आपले व्यायाम करा नाही तर हाय मोबाईल युट्यूब.
युट्युब
तेच करत बसायला लागतय सारखं सारखं, आणि काय होत मोबाईल बघून बघून पण कि किती वेळ बघायचा दिवसभर मोबाईल, आणि रात्री पण मोबाईल. आणि आमच्या इथं कसंय माहितेय का? इथं आजूबाजूला शेजारी, किंवा कोणच कोणाकडे येत जात नाही अजिबात.
नाही?
अहा चोवीस तास दारं बंद असत सगळ्यांची.
आणि हे मुंबई सारखं नाशिक शहरासारखं य असं झालंय.
हा मग त्याच्यामुळे काय होतं कोणी कोणाकडे येणं नाय जाणं नाय मग टाइमपस होत च नाही आता ही सांग मुलगी घरात असली ना का थोडासा जातो वेळ निघून ती पण मोब बाईल मध्ये असते का तिचा अभ्यास बिभ्यास काय चालू असतो आणि आपला आपण बसायचं मग. मोबाईल घेऊनच.
आमच्या इथ जसं सगळे रस्त्यावर रात्री जेवणा झाले का सगळे येऊन बस ता रात्री नऊ वाजे पर्यंत नव, रात्रीतर दहा वाजले होते गप्पा मारता मारता. हा दिवस कधी निघून जातो समजत पण नाही ना आता ना. नेमकी चुलछ दिराला पंधरा वर्षांनंतर जुळ्या मुली झाल्या हाय ना.
अरे वा! हम्म
त्या त्या झाल्या आता दोन वर्षाच्या होतील मेमधी.
हम् हमं
तर मग असं त्या दोघी ये ना मग एकीला आणलं का ती दुसरी पण येती अशी मजा येते मग त्यांच्यात टाइमपास होऊन जातो.
हं इकडं नाही तसं इकडं सगळं नुसत बंद बंद बंद कोण ओळख नाही काय मी तर ओळखत, पण नाही माझ्या खाली कोण राहते, वरती कोण राहते, शेजारी.
नाही आमचं बाहेर निघाल, बाहेर निघालंं का लगेच दुसर कोणी तरी लागले लगेच गप्पा मारयला सुरवात होऊन जाते टाइपास होऊन जातो आम
हम्म इथं नाही इथ लय बो पहिला राहायचो ना जुन्या इथं तिथं होतं तसं तिथं काय व्हायंच पण तेव्हा मी जॉब, करायचे ना त्यावेळी काय व्हायचं मग मला कंटाळा यायचा त्या गप्पा बिप् पा मारत बसण्यापेक्षा कारण माझं माझं काम आणि मग दमायचो असं वाटयचं कधी झोपते एकदा. असं व्हायचं, तिथं खूप होत तिथं नुसतं असं म्हणजे चाळी टाईप च बिल्डिंग होती ती. मी पार अशी येते का नाही येते दरवाजाचा लॉक उघडते का माझ्या पाठीवर बाजूला उभ्यात. बायका घरात शिरायला.
हा ह ह
तिथं अजिबात प्रायवसी अशा प्रकारच नाही अजिबात नाही आणि पोरांचा गोंधळ जो येत तोय त्यांचे दोन प्र प्रत्येकाची दोन दोन पोरं, मग त्यांचा गोंधळ इकडं तिकडं दिवसभर न रात्रभर ते घरामध्ये चालूच असायचं तेव्हा.
तेव्हा तिथं कंटाळा यायचा आणि आता इथ कंटाळा येतोय. कोण नसतं जास्त मी जास्त फोनवरच असतं. ते मग ती माझी मैत्रीण तिच्या्याशी एक कॉल होतो बहिणी सोबत एक आई पप्पांना लावायच एक.
हा रोज असे दोग तीन दोन तीन काॅल लावायचे. मग काय- टाइमपास करायच काहीतरी मग काय करणार आता.
तसच होतंय.
हम्म
अस चाललंय आता काय करायचं झालं आता वय.
कि हा सरक दहा मिनटं झाली करू का? मग हा परत परत करू का लगेच. हा करा तुमचा एक झाला का दोन झालंय माझे दोन झाले. माझ एकच झालं.
हा मग
हा मग करा तुम्ही.